हॅलो!
हा आवाज येतो आवाज येतोय का? हा येतोय येतोय.
हा मलाही काय चालंय, चहा झाला का?
हो झाला की तुमचा?
होय होय झाला की चहा,
हॅलो हा. हा हा काय नाही बघा निवांत तुम्ही विशेष काय आता जरा भजी करायच हा.
आमच्यात पण आमच्यात पण तेच चालंय संध्याकाळी जेवणाचं काही काढू नका- अ आता चहा बरोबर भजी करा आणि संध्याकाळी मग वाट असं चाललंय. भजियानी वड भजियानी आता पाऊस चालू झाला की मग तेच दुसरं काय नसतेच.
तेच होय.
ह चालतय मग आता करायचं वडे तुम्ही तुमची वड्या चि रेसिपी कशी हो.
आम्ही बटाटे उकडून घेतोय मग जरा
हा
बटाट्याची भाजी तर जरा आलं लसूण पेस्ट आणि धनेपूर जिराेपूर जरा कोथमीीर घालून हळदपूर घालून भाजी परतून घेते.
हा
आणि मग काय बेसनपीठात आपलं जरा मीठ आणि ओवा घालायचं. जरा सोडा घालायचा आणि वडे सोडायची.
हा हा हा हा.
हा.
पण तसे माझी मी पण तशीच करत पहिला भाजीला फोडणी देत्या. अशी कच्ची भाजी नाही व्यवस्थित लागत परत. माझ्याला फोनने दिली की म्हणजे भाजीला पण टेस्ट. फोडणी दिली कि हा मिरच्या पण टाक. काच्या जरा कच्चा चेचायचा त्याच्यात आलेलं अस ना बरोबर ते पण तस पण छान लागत. काय आता पाऊस पडायला आला कि खायच आणी ले हे करा ते करा. करा जरा तळनि तळा मग उन्हाळ्यात उन्हा्यावरर. केलेले ती तळणी आपली पावसाभर तळून खायची.
हो.
दादा मगाशीच मी चहा म मी मिस्टर आले होते चहाला त्यांच्या बरोबर चहा केला आणि मी म्हणले. काय काय नाहीये चहा बरोबर हा म्हटलं दोन मिनट. दोड मिनटात तळनि तळुन देवली. आता पोरं म्हणा मग् मी भजी कर भजी कर भजी कर. आता म्हटलं भज्याच आणि खवायचं तर. आणि म्हणलं तर आता भजी आता संध्याकाय चपाती भाजी भाात आमटी करण्यापेक्षा वडं करायचं. वडापाव खता प हो मु
हो होय.
स्वयंपाक आता काय ना काही तर राडा पडलेला असतो आणि नाश्त्याच आणि एक वेगळंच असते.
होय स्वयंपाक करा नाश्ता करा आता सगळा दिवस जातय.
तर नाशत्याला ह्या.
सकाळचं नाश्त्या परत दुपारचं जेवण. मग परत संध्याकाळी चहा नाश्ता परत संध्याकाळच जेव रात्रीच जेवण.
ते नाश््याला खर आता रव्याचे हे आपे ते पण छान होत बा मी. परवा नाही काल छान होत्या. मी परवा केलेले मस्तच झालेले. हा एक तासात म्हणजे सकाळी उठल्यावर सहा वाजता रवा भिजत घातला. आणि साडेआठ वाजता म्हणजे आपपे झाले तयार. एका तासात मुरलं पण ते आणि झालं पण छान.
हम.
हम्म आणि भाजी पण माझे रात्रीची शिल्लक होती आता म्हणत काय करायचं. बाट्याच्या बटाट्याची भाजी म्हणजे संकष्टी असले की भाजी लागते. आमच्या बटाट्याची मग ते इतर वेळी नसली तरी चालेल. तर संकष्टीला संध्याकाळी बटाट्याची भाजी नियमाने लागतेच.
हा.
आता दुसऱ्या दिवशी मग कसं करायचं म्हणून. बटाट्याची भाजी ते आप्यात घातली मध्ये मध्ये मध्ये.
हम.
इथे मिक्स केलं एवढे छान झाले ना आपे रव्याचे. त्यात म मध्ये बटाटे घालून मस्त होत होता.
छान होतात तसे पण.
आ.
छान होतात म्हणलं तसं पण.
हा छान झाले की आणि जरी त्या नुसता कांदा टॅमॅटो जरी चिरून टाकला का नाही मिरची बारीक मिरची बारीक कांदा टमॅटो तरी पण बेस्ट होते जरा कोथंबीर छान येत टेस्ट असं पण म्हटलं तर पोर आमची कांदा टमॅटो काढूनच टातात खरं आप्यातलं नाहीक काढत
होय भाजीतलं होय काढून टाकत कांदा वेगळा टमॅटो वेगळा कोथिंबीर बाजूला वेगळे
हा ते एका साइडला ढिगच लावलेला असतोय
हम्म सगळं काढून ठेवायचं मग मग काय खायचं मग त्यातलं
हम्म पण आप्याचा आप्यामधलं नाही काढलं आप्यामधलं गेल पोटात हम् नाहीतर ते आपल्या मॅगी करून द्या पास्ता करून द्या त्यापेक्षा ते बरं पडतंय असल्या करून द्यायला
होय ते मॅगी, पास्ता कुठ काय कुठं काय मला पण सारखं असतंय मम्मी वरडते आमच्यात पण ती पण सारखं मॅगी पास्ता कुठ कुर खा कुठं काय खा अस का चालेल असते
ते चटते मग त जीप झाल्या ना त्यामुळे
ते बाहेर राहून जरा सवय झाल्या की नाही आता त्यामुळे घरचं खाऊ वाटत नाही सारखं मग मॅगी आणि कुठं पास्ता कुठत्या अंड्यांवर आमलेटच करून खा असं चालू असते माझं
होय मग ते तर एवढं खाल्लं की मग झालं मग पूर्ण पौष्टिक आहार असा मिळतच नाही ना तुम्हाला असं होत.
मग त्या अंड्याच ऑमलेट करून खा कुठं काय कर असं करतामग.
आणि आता आमची मुलं पण मोठठीे आहेत त्यांना सांगाय आता अंडा ब्रेड करून खातात. ते अंड्या फोडायचं त्या चटणीमध्ये टाकायची जराशी कोथंबीर टाकायची आणि त्यात त्या ब्रेड बुडवायचा आणि टाकला तव्यावर ईकडून तिकडून भाजला एवढं तेल ला असतय ना ते आत असं चिपचिप चिपचिप होतय तेलाने तो ब्रेड खरं तेच आवडतेय त्यांना अंडा ब्रेड
हा ते छान लागतेय.
अंड उकडलेला अंड असं पूर्ण खावं का नाही असं आवडत नाही ते अंडा ब्रेड का नाही अस अख्खा जातोय एवढा ऑयली असतो का नाही मला वाटत त्यातं चावला ना तर ब्रेड तर त्यातन तेल गळतेत त्यातन तसल करून खात्यात.
होय, ते ब्रेड वडा म्हणा ते पण असं पूर्ण जे ब्रेडच आपण ब्रेड चवतोय की त्यातलंही तेल असं ओढून घेते
हा तेल राहतेय त्याच्यात खूप.
ब्रेड मध्ये कुठल्या पण ब्रेडच काय. पण ब्रेडचं काही करा त्या तेला अस राहतं असं चिक चिक चिक चिकचिक होते आणि असं बेल जरा ब्रेड जरा अस दाब जरा अस दाबत ज तेल असं गळत त्यातून
होय ते तसंच होत आहे ना मग ते पण आवडतय ना मुलांनाच त्यामुळे ते अंडा ब्रेड करून खातात अस होते तर बोलायचं काय
मी जास्त अंडा ब्रेड ब्रेडच काय खात नाही सोडा मला पण तेलकट खाल्ले की त्रास होते मी बाकीचं काय तर मग ते ऑमलेट करून खा नाही तर अंड्याची भुर्जी करून खा असं करून ख अंडा ब्रेड करत कसं नाही
म्हणजत अंड्या ब्रेड लागते अंड्याची बुरचीी नाही लागत
मी भुर्जी नाहीत तर ऑमलेट करून खाते मला भुर्जी नाही तर ऑमलेट आवडते ते ब्रेडच्या. करायला ना नाला लागत नाही मी तर लईचलकट होते आणि खाल्लं की म चेहऱ्यावर पिंपल वगैेठत त्या म बेडचा अंा ब्रेडला नााला लागत नाही.
हम्म आणि जास्त ऑइले खायचंच नसतं ते शरीराला चांगलंच नाही.
ह ते मी बाहेर गेलं तर तेवढंच. घरी एवढं नाही मग बर बाकीचं मग चटपटीत कुरकुरे खा कुठं काय खा असं करतय मग.
हम्म म्हणजे आता सकाळी. म कोणाने जर चहा बरोबर जर बिस्किट खाल्ल तर अकरा साडे अकरा. शाळेला जाताना खातेली त्याच्यावर दिवसभर मग काही खात नाही आणि चहान बिस्किट जर खाल्लं ना. तर भूक पण लागत नाही त्यांना. त्यापेक्षा सकाळी चपाती आणि भाजी खाल्ली ना बरोबर टायमिंगला भूक लागत. चहावीस कितीन भूक पण लागत नाही मुलांना.
चहा बिस्किट न भूक लागत नाही जरा छान भूकच मरते आपली.
होयजिबात म्हणजे अजिबात. लागत नाही आणि माझ्या मुलांना तर अजिबात चहा. शिवाय जमतच नाही सकाळी उठल्यावर अंोळ झाली म्हणे की चायनी बिस्किट पाहिजे. बिस्किप नाही दिलं. मी जा शक्योतो आता चपातीच द्यायला बिस्किट बंदच करायला लागले.
चहा पाती ज चालतय सोडा जवळ जवळ जवळ चहाान.
ज ज ते म ना सवयच लागल्या ग चहा.
हा सवय असणार माणसाला आम्हाला काय चाहते. सवय नाही सोडत मग काय नाही मी नाश्ता खायं करून खाते आणि रिकाम होत्या. मला छहाची सवय नाही.
म्हणजे पप्पा कस लवकर जातात ना कामाला मग एवढ्या लवकर मग कधी कधी कधी. गडबडीत नाश्ता करायचा म्हटला की चहाचा ग्लास लागतोय जवळ. म्हणजे नाशत्या बरोबर चहा मग ते पोरं पप्पांच्या बरोबर शिकल्यात चहा प्यायला. असं झालंय.
ह ह
त्यामुळे त्यांना काय भता पण येत नाही संध्याकाळी शक्यतो नसतोय चहा सकाळी एकच टाम.
हम्म
पण आता फास्ट फूडचा जमाना आहे आणि आताची पिढी पण काय वेगळीच आहे आम्ही काय. आम्हाला काही असलं नव्हतंच सकाळी उठलं. सर्ळ ताटत भात आमटी भाजी सती काय असाल ते खायचं. आणि मोकळं व्हायचा आ माहेरी तर माझ्या आज जनावर आहेच. र म्हणजे काही मशी आहेत त्यामुळं आम्हाला तर तिकडं दूध भातच जास्त. मिळायचा खायला. दूध वाात दूध भाकरी तही वाात तही भाकरी. आणि चपाती असली की चपातीला सका सकाळी चूप लावून वर्ण साखर टाकून दिली. एक रोळ आमचा एक आखीचाप सपायचे.
हम्म आताची बरं नाही खात नाहीत.
अग बाई आमची पोरं तुपाचा वास घेत नाहीत. हा जाम सॉस बटर. हा बटर सॉस असल चालतंय. तू बीप काय नाही वास आवडत नाही तर तुपाचा काय गरम केलस काय गरम केलस करत.
असं करता तूय.
कसल्या वासे आलाय कसला वासे आलाय काय करायला आस काय करायलास.
असं करत आमचं तर माझ भाऊ एकदम लहान आहे अडीच वर्षाचा आहे आणि.. पा तीन वर्षाचाला ज काय माझी जरीली मग मी का. झाल्यास गं वाचालय मग मी काय करस गं वाचाला असं करतोय.
वय आणि ना कस शचेेंडा नाही र वासल य.
कय.
आणि काय आताच्या मुलांना घरच्यापेक्षा बाहेरच्या जेवणाची टेस्ट ल लागते आणि ल कळ. साखर चटणी मीठ सगळं तिकड गोड आंबर.
ते आंबट गोड कडू सगळं करते तिकट.
हा तो लहान आहे का नाही तर त्याला एका चपातीला अर्ध्या चपातीला का नाही. सॉस लावून देन अर्ध्या चपातीला तूप लावून दे तो आवडीन कुठला खातोय बघ. ह.
असंच करते तो दुसर्या का नाही.
दूध खाणारच नाही कारण ते पौष्टिक आहे ना.
हम त्याला भेंडीची भाजी बटाट्याची भाजी एवढ्या दोनच भाजी आवडतात. दुसरंय नको्याला भें. भाजी नाहीर मग बटाट्याची भाजी नाहीर मग सव चपाती झालं बाकी काय नको आम्हाला डब्याला.
झालं होय आमच्यात. पण तसच आहे अखका मसुरा नाहीतर पनीरची भाजी.
लवा.
दोन भाज्याशिवाय आम्हाला तिसरी भाजी नको.
हा आमच्यात पण तेच आहे तिसरी भाजी आम्हाला नकोच.
वय दोनच भाज्या द्या आलटून पलटून द्या. एक दिवस पनीिर ग एक दिवस तमसूरा.
कुठन आणायचं रोज रोज पाणीर काय सोचतय का आता.
पण काय स्वस्त आहे काय तरी पण चाललेलंच असतं यांचं.
होय. बरं चाल ठेव का म्हग.
हा ठेवा.
हा.